हॅलो
उचलल्या जातो तुंम्हाला उचलता येत नई
हॅलो
हा बोला म्हणल
पहिले आवाजच नव्हता येत
पहिला आवाज यायला उचलल्यास नाही गेला तो जरासा काहीतरी उचलला अन कट होउन गेला.
आवाजच नव्हता येत मग तो कट झाला.
हा म मग? त्याच्यालगी सबमिट होऊन गेला काही नाही घरीचे इकड
हो का मळ्यात काही नसन आता
नाही मळ्यात काही नाही म तुंम्ही कुडय?
मी घरीचे इडच
रेल्लाये का?
हा दिलय ना
मग काम करा लागत तस न ओ
हा उभेउभ्या करते स्वयंपाक पूरी त्या घासत्या भांडे मि धुण धुवायला जाते सुनीता बाईकडं देना ह
हा जपूनच करायचं म्हणलं तरी
होय ना जमानाज दिले गरमाटे
घरी जायचं
नाही नाही तिडे बी काय त दवाखान्यात न्यायच आणायच दुखल खुपल उगाच पुरी रात्या एवढं जमतं का मोठ्याले पोर झाल्यावर आता पोरीची शाळा उघडण अ नंतर उजूक जाणच येना स्वयंपाक बी होत नई तिच्या आज्जी कुन डिंपलच्या
नंतर नई बाई जात गर अस होत तुंम्हाला?
काय?
आयलो
नंतर जाणचेना मंग ऐकू ला एउ राहीलय काय
काय म्हणते? तुम्ही दवाखान्यात तपासल होत का
कोणत्या
म्हणजे पोराच अस कोणत्या बी
नाइ चेक नाय करत आम्ही
मग अस काय ठेवलं
असंच ठेवल
म्हणजे माझ्या बहीणील ठेवायचं होत आम्हाला चेक करून पण मग दवाखाना माहीत पाहिजे होता आम्हाला असं
ते करायच का
हा
हो का मंग मी त्यांनला विचारून पाहिन
हा कारण बाहेरच्याला काय सांगू तुमच नाइ जर गेले वित तर पण मग आता दिवस जायचे म्हणल मग आपल्याला विचार करूनच ठेवून ना आ दिवस राहिले ना मग कुणीकडे पाहत हिंडायचं
ल नइ दिवस झाइले का आता करायचं का साडेतीन महिन्यांन चेक करायचं काही नाही बाई पण पाडा पुढचं अ ये राहत त्याच्यात
हा पोरीचं असलं तर पाडण्याची तिला अगोदरच दोन पोरी
हाव का मग डिंपलच्या पप्पाला फोन फोन करून पहा ना तू आता आहे का सध्या मग आ मग असल्यावर करायचं त्यांना फोन असल्यावर कराचना त त्यांचे आहे एक दोन डॉक्टर ओळखीचे
हा का
अ
पण मग त्यांचे कर आताच मग गॅरंटेड आहे त्यांचे गि रातच मण
मग ते अस सांगतच ना ते असलं ते सांगतेच ना
हा हा
आम्ही गंदा केला न चेक बाई नइ दोनदा तीनदा केलं मोग
ठेवलं तुम्ही
मग मागच्या वेळेस पोराचच होत ना? पण ते खराब नव्ह झाले का?
हा
अ..
तुम्हाला राहत नाही चांगलं.
हा ते खराब झालतं, मागच्या वेळेस दोन-तीन पोरीस काढले.
बया बया बया बया! कोणी म्हणतं दोन-दोन पोरी झाल्या की लगेच तिसऱ्यांदा व्हतं.
नाही नाही माया तीन चार काढले ग बाई! पोरीचे पाच पो पोरीचे काढलेे हे सहाव पोराच राहिलं होत ते बी खराब झालं. अ!
तुझ शरीर सुटायला लागल एवढं
म्हणूनच मउ शरीर फुगलं ना.
म कइ नी कराची नइ. कुटानेच म्हणलं हे बी
ली
बया..
टम्म झालीत
यात दीड अ रेदीवर आराले एक-दीड महिने कात बाकी
हा आता एक दीड महिना ये मी
इथल्याच माराची आहेत.
गरमच केलेचे ते
जातीन म्हणलं दिवस निघून जीव लावा जरसं
हा मग आता काई इलाज आता एवढं असूसतान
हा! एकदा झालं का मग जाय तिकडं मग.
मयुरीला बी हाय म्हणलं मयुरीन केल की नाही कानू चेक
चेक कर नाही का तिला? तिला काय गरजये चेक करायची आता पहिलं पोरच हे ना?
हा हा पण म काय माहिती काही किल्ला
द घे ना
मांग बी लागत ना पोरग मग अ
आहो म्हण ल तील पाहिलं पोरगं चि तिल काय गरज आहे चेक करा
हा म्हणत होती नाही म्हणत होती मग काय म तिच नवरा कायच एवढं पैश खर्च करतो...
काही खरं आहे का बाई तिच असणं ग मनात
काय?
हा पैशे
चेक कराला काय अ वीस दहा हजार पंधरा हजार अशी
हा का? पाडाचा खर्च येगळा का ते बी असच होत
हा मग तेवढेच लागते ना हा...
चेक करन
विसा हा तेवढच लागते ना
पाण्यात जायचेच कामय बाई पैसे
मग आम्ही गण दोन तीन लाख रुपये घातले ग बाई त्याच्यात दुसरं काही काम झालं असतं आमचा अर्ध वर्ध घर झालं असत.
म
पैसा गंज लागतो सोप नाही राहात न पण आत......
त्या नाविलाज म आता अस म्हनल्यावर कुठ
तेच ना आता आम्ही देऊ नाच एवढा वेळ झाले हा आता का
हा आता एकच राहिला मग झाले तुमचे पण
हौका पाचच क
हा चालत्या बरं का बंद नका करू.... पण तु जा तिथून